बोलां नां कांहीं नाहीं हो उगचं बसली तुम्हीं कायं करतां तुम्हीं कायं करतांत
हो नाहीं पाऊस तरं वाढूंन चं राहिला
हो पाऊस वाढलां हां म्हणूंन
हो नां मी कसं कामांव मी मलां तितका चिठ्ठी होतं मलां लईच शिव्यां देतो
हो पटांपटां कामं आवरूंन घ्यायचं कशांला चिकचिक करायचं चटं बघले जाईन आवरून घ्यायचं गोधडी घेऊन झोपून रहायचं.
खरं तर म्हटलं ना पाऊस किती जोरात होता सकाळी आवरायला काय करती?
हम्म तुम्हाच ते बाहेर पण असं
पाच दहा मिनिटात तितकां आहे मग तुला सांगू का पाच दहा मिनटा त्याची वाट का तेवढाच वेळ पुढं निघून जातो.
हो आणि कारण तुमच्या बाहेर भी असं गॅलरीवाणी नाही ना तुम्हाला?
हा काय म्हणलीस?
बाहेर पण असं गॅलरीवानी नाही ना तुम्हाला?
नाही मला त्यांनी आम्ही पत्रे टाकले होते पण ना ते पत्रवाल्यानी कसं शेड टाकलं काय माहिती? तिकडून चौकडून पाऊस लागतो इकडून पाऊस आला ना लागतो आणि तिकडून पाऊस आला ना पाऊस लागतो.
हो ते त्यामुळे मग तुमचं ते हो
त्यामुळे मग काय उबत नाहीये कामा आवरायला कसं काम आवरायचं
हम्म
इकडून इकडूनच असं चौकडून हे झालं त्याला
हो का
हम्म
हम्म हम्म
बाकी काय म्हणतीस मग आणखी
बाकी काहीच नाही
गणी मा तेवढं तरी लाईट तरी आहे घरामध्ये लाईट नसली तर मग मला तर लगेच उरकत नाही.
लाईट तर मग हो लाईट नसल्यावर अंधार होतो ना मग काय कराय काही सुचत नाही ना मग
अंधार अगं ते उजेड भी असलं लाईट नसली घरामध्ये मग तर बापरे विचाराचं कामच नाहीये.
हम्म
पोरं तर माझी कसेच घरात थांबत नाही मग माझ्या साईला तर असं वाटतं मग काय करून काही नको. मग त्याला मी मोबाईल पण देत नाही. एवढं गणी मात चांगलाय माझा दोन्ही मुलांना मोबाईल वेड नाही.
हा
मोबाईलच येड नसल्यामुळे मग त्यामुळे मग त्यांना बोर होतात ते
हो
थोडा त्यांना अभ्यास नाही म्हणतं अभ्यास अभ्यास करून पण अभ्यास काय करते शाळ पण तेच. घरी आल्यावर पण तेच
हो
अभ्यासाच पण मुलांना सारखं जर प्रेशर दिला तर मुलं अभ्यासाला कटाळा करतात ना आणखी
हो
त्यांना पण थोडासा वेळ नको का असं वाटतं. आता वाढला आणि किती वाढला पाऊस
हो ना पाऊस वाढ लागला ना.
हम्म
हम्म
असं काम होयाचं बाई माझ आज?
हम्म रोजच ये ओ ते आजच थोडी आहे.
नाही आता हे त्याचे यायचेच दिवस आहेत बाई, त्याच्यामुळे आता तर रोजच राहणार. त्याच कस आता यायचेच दिवस असल्यावर पावसाचे दिवसच आहे आता यायचे सध्या.
हो
बोर पण होत ग दुपारी. घरात घरात नुसतं पडून पण आग दुखतय माझ तर आता. नुसत कामावरल का लोळा, दुसर काही कराव त म्हटलं बघू ते आर्टिफिशियल बॉटल्स हे का, त्या कलर करत बसू म्हणलं. तर ते बॉटल आणल नाही आणखी त्यांनी, त्याच्यात झाड वगैरे लावायला म्हणलं. बोर झाल्यापेक्षा मग तेवढ तरी नको का म्हटल घरामध्ये बघू आता ते आणल्यावर, बॉटल आणले का मी तेच करत बसणार आहे. कही कार्याच काम करत जाईल, जस जस असल तस तस.
हा
नाही तर मग खूप बोर होता ग मग अस दिवसभर, माझं पडून पडून तर खूपच आंग दुखतंय.
हो मी पण अस दिवसभर झोपलेलीच राहते, हो काय करता काम बी नाही राहात ना ओ काही.
हाव, आंग दूखायचीच वेळ येती आ
हो आणि याचा मधी आणखीन बोर होत मानूस असं पाऊस बाहेर पण असं कुठं जा नी वाटत. चिडचिडी मधी
हाव
हम्म पावसानेने पण बोर
हा
काय करताय तुम्ही आता?
काही नाही ग चालू आहे आमच्या गल्लीमध्ये काय चालू आहे काय माहिती? रिक्षा रिक्षा वाल्या मामांच.
हो का
हम्म मुलं ट्युशन ला जायला ते सकाळ सकाळी पाऊस चालू असतो ना त्यांना मग जायला सोयचं नाही वाटत, मग ते चालू आहे रिक्षावाले मामा आलेले आहे बोलायला.
हो का?
हम्म पोरांना जायला यायला सोयच लागते बाई नाही
हो तर मळ्या तळ्यातले लोक पोर कस येत असन ओ शाळेमध्ये असं चिडचिडी मधी.
हो बाई ते किती अगं ते दळी वस्तीवरून किती लांबून येत्यात.
हो ना किती चिडचिडी ये त्या.
हो त्यांना सायकली भेटल्या पण ते पुण कुठं सायकल वर येतात ते
आ ओ असं सायकली मी पण चाक जाम होतील ना अस येन पण चिखलन भरून.
हो बाई त्या मुलांची तर खरं कमाल आहे म्हणा.
हो खरचं. हम्म हो
पाऊस पण असं धडकन येऊन उघडून जातच नाही.
हो ना.
अस नुसत भुरभुर भर भर, मला इतक जीवावर येत ते कामावर लाटते.
हो का?
हो सिद्धी बाळ उठलीच नाही का? आणखी
नाही हो, ती नाही उठत. आता नऊ वाजलो.
नऊ वाचून गेले ना, बाई दहा वाजताय. तुझे तर नऊच वाज तुझे आठच वाजता की अंकल. तुला वेळ कळत नाही का आज.
आहो ती तुम्ही कळाल नाही. ना ओ पाऊ पाऊसमुळं.
माझ एवढ्या वेळेत तर दहा वाजेपर्यंत रोज सगळं कामावरून बसत असते मी.
हो ना, मी पण काम आवरलं मी पण बसलेली आहे. मग त्याच्यामुळंच मला आज भूक लागली का बर. टा, टाईम होऊन गेला माझा जेवायचा.
म्हणजे तू किती वाजता जेवती.
नऊला.
अगं हे पावसामुळं आहे ना, टाईमही समजत नाहीये आणि भुकही लागत नाही.
हो,
ते अंथरुणात पडू, पडू आणखी बोर होतंय.
हम्म,
आवाज नाहीे येते का तुला?
येतोय ना,
हम्म,
आथरुणात पडू, पडू पण बोर होतंय ना जास्त आणखी.
हा,
मला तर रायगडला जायची खूप इच्छा आहे बाई.
कुठं?
रायगडला पण जायची. खूप इच्छा आहे माझी.
हा, हो का?
हम्म,
हम्म,
रायगडला तर आता खूप भारी आहे सध्या.
हो, आता मस्त हिरवगार राहतं ना ओ,
आता चौकडंच वातावरण हिरवगार आहे. पण जास्त डोंगर भागात वगैरे जास्त हिरवळ
हो,
हम्म, चल मला तर आज सिटीत पण जायचं होतं. पाऊसच चालू आहे. हो, जायचं होतं मला, थोडंसं काम पण होतं माझं.
हो का?
त्या माझ्या वहिणींना बघायला जायच होतं आगं, त्यांचा ना ऍक्सिडेंट झालाय.
कधी?
अ भरपूर दिवस झाले, म्हणजे मी ते हॉस् पीटलला गेले होती बघायला त्यांना, पण मंग ये ना त्यांना काही बरंच नाहीये.
हो का?
हा.
हम्म.
आज तर माझ्यामुळ मोबाईलवर पहिल्यांदा नोटिफिकेशन पडलं सकाळ आणि दुपारच्या सुमारास पाऊस, सत्तर टक्के हवामानात चा संपूर्ण अंदाज.
हो का?
मंग तर आज काय बाहेर निघायच कामच नाही, म्हणून मी काही गेलेच नाही.
हा का? हम्म.
म्हटल, पावसाचा अंदाज बघून जा आपण जाव, आपण जाऊ रिकाम आणि आणखी भिजून येऊ. गाडी असली का, मग मोठ काही वाटत नाही कुठं जायला. आणि कोणाच्या घरी जायचं पावण्या पावसाच मंग काय कसं जाव, ते समजत हि नाही ना.
हो.
ते समोरच्या माणसालाही आणखी हे होतं.
हो.
पेशंटला बघायला गेल्याच्या वेळेस पेशंट आराम करायचं बाजूलाच राहून जातं. पाहुणे रावळेच उरकून देत.
हो.
त्यामुळं म्हटलं आता जाणंही नको.
हो का?
नंतर जाऊ म्हटलं लागलं तर.
हम्म. आम्हाला पण जायचं होत गावाला रविवारी, कारण कि लई पाऊच लई पाऊच चालू होता हो, माझ्या आत्याला ना करंट लागल ना, तर बघायला जायचं होतं.
हो का, कुठं ग?
हाव का?
हो.
बरंय का मंग आता?
हो, बरं आहे आता. हम्म.
तुला जायचं होतं का मग?
हो.
गाडीवर पावसाचं काय खरंय आहे बाई जाय
हो ना, ते तेच म्हणून आडलय नको म्हणे, आपण आता नाही आपण जाऊ आता रक्षाबंधनच्या टायमाला जा म्हणे आता, आता नको. पाऊस लय हे.
हम्म.
हम्म.
जाऊ आता नंतर जाय मग कसं आहे पाऊस
बोल, बोल ना. हम्म.
हम्म.
हम्म. काय म्हणता मग बाकी?
काय नाही चालू आहे बघ आता आवरण.
तब्येत वगैरे बरी आहे का?
हाव ग नि हे अंगच दुखतय पावसाने बाकी काही तब्येत चांगलीच आहे मग
हम्म.
पावसाने थोडंस अंग कणकणकणकण करतय.
हो का?
हा तर इतका वाढला तो पाऊस बिचारा.
हो. अहो खाली कपडे धूस्तर वरतून तर आपण पूर्ण भिजू.
त्याच्यास वेजवर येतय मग कपडे द्यायच बरं मी ताई कॉल करते परत हा.
हा.